मम्मी पप्पांचा व्हिडीओ- कोण आलत ग?
का ते तुझ्याजवळ नाहीये?
मी सुट्टीला आलोय ग. काल सांगितलं नाही काय तुला? ते काय म्हणतय माहितीय का? मी मोअर टास्क कमप्लीट करा. मग ते सबमिट होईल. मग ते तुम्हाला ते ऑप्शन येईल म्हणे.
अजून तिचा एक पण टास्क- ते कंप्लीट झाल.
पण, ते सबमिट कुठं व्हायलात? किती कितीचेत? टास्क -टास्क काय?
तो सबमिट ऑप्शन येईना झालाय-
नाही नव्ह.
यायला
म्हणजे सबमिट करा असत का नाही, नव्हे सबमिट करा असं दिसायल तिथं हा. पण त्याच्यावर अ क्लिक झालं की नाही ते हे होत नाहिये.
त्याच्यावर क्लिक नाहीच - करायचं आपण- खाली- येतय गं. पूर्ण झालेली क्रियावर क्लिक- करा. आणि म अधिक क्रिया मिळवण्यासाठी तइथे क्लिक-
हा हा म्हणजे एक कितीचं टास्क आहे? पूर्ण व्हायला.
पाच पाचचे आहेत. तर-
पाच पाचचं आलेत व्हय? माझा हात तुझा आहे कनी? हा आहे आता आ- आत्ता चालू आहे तो पाचवा चालू आहे.
हा, मग हा झाला की नाही- इ ल बं तुला-
बर बर. पैसे मिळूदेत म्हणजे झालं बाई. नशीब माझं.
हं मिळत्यात ते टेन्शन घेऊ नको. आत्ता मला तीन आल्यात कसं काय? काय माहित? ती.
तीन आल्यात म्हणजे
म्हणजे पाच यायचे ते तीन आल्यात
मध्ये थोडं हळूहळू येतील गं
हम् काय माहिती असं का झालंय
काय करतीस मग दिवसभर
काय करू बाई कामं करायचं जरा झोपायचं आणि उठायचं काय असलच की करते
घरातलं काम करतीस व्हय
मग तू काही सुट्टीला गेल्यास निवान
वय बाई निवांत काय आत्ता आलोय बघ परवा दिवशी ते पण मोरं आज्जी मागं लागल्या लागलेली म्हणून आलू
किती तारखेलाय थांब हं एक मिनिटं किती तारखेलाय मम्मे दिदीचं हा मग माझी एग जाणार नाही व्हय मी
आहात काय?
अस त- पाच तारखेला.
का?
हॅलो बोल ग. उद्या संकष्टी आहे नव्हे. काय नव्हचं बाई म तर निवद तूझ करतीस?
नाही अंगारकी तेवढीच की.
होय?
गणपतीला जायचं आता इथल्या. हम्म.
तुम्ही कुठं तिथं हाय नव्ह? खाली राह- ताय नव्ह तुम्ही इत गोविंदरावकड.
हम. हम. सांगलीच म्हणालोय- मी सांगलीच्या गणपतीला जाणार उद्या.
ए मला पण जायचंय ती- कडच्या गणपतीला. मला लयी आवडतय त छान आहे ना तिथलं गणपती मंदीर. सांगलीच काय जयसिंगपूरच? साॅरी सॉरी जयसिंगपूरच, नाही नाही जयसिंगपूरच.
ताय.
होय काय. जयसिंगपुरचाय वाटत कोणतरी स्टेटस लावलेल सांगली काय जयसिंग- गपूर मला आठवना. सांगलीच म्हणाल्या बाई मम्मी, सांगलीच असल म. जयसिंगपूरला एक हाय लई छान हाय म्हण.
ते हाय ते छोटाय, एवढं काय म्हणजे हे नाही असं. उंचाय अस फक्त ते पण बघितलंय बाई मी. सगळ झालं माझ तिथंच जाय परत- परत फिरून जायचं आता.
जेवलीस की नाही?
नाही नव जरा पाणीपुरी खाल्लोय. असलच फालतूच खात बसायचं. आत आत हायीत बघ. आत का आजींच्याकड दे. काय म्हटलीस? मम्मीच्या गावी. पप्पांच गाव इचलकरंजी.
तिकडंच हायीस होय मग? अंजी आजीआजोबा असत्या तिकडं? इकडं पण- हॅलो ऐकून. हॅलो.
हा या. आवाज तू तुझ माझ. ना आवाज
नाहीई ना
हॅलो, हॅलो, हॅलो, माझी म्मीच्या मम्मी
हा हा भववन तू गेलायस वय,
हम्म भाऊ गेला इचलकरंजीला, परत त्याच्या क्लास, चालू ये दहावी, आहे हम्म
ऐकि्‌-पाच वर्ष, सहा वाटतं
सहा वर्ष को को
किती मिनिटं
पाच मिनटं झाल्यात ठेऊ काय झालं पाच मिनिट चालते नाव हा ठीक आहे
हा‌ हा